हा
हॅलो,
हॅलो,
बोला की,
काय करायला.
काय नाही रील्स बघायलोये.
अरे मी सांगितले तु फिल्म बघितली.
अर्धी झाल्या बघून
का ककधी दिलती तुला लेका बघायला ती
वेळ नको त्याला
हम्म कुठल्या एपिसोडला आहेस.
पाचव्या
पाचे वा त्या त्याचा आता तिसरा सीझन मरता पडणार आहे बघकी मरदा लवकर,
बगालोय किभावा तेच दुसऱ्याच्या पाचव्या रे
तेच म्हणावले दुसर्याकडे पाचवीस मला वाटलं पहिल्याला पाचवा आहे.
नाही नाही दुसऱ्यातल्या पाचव्याला होत्या आ जा बघ काय. आहे ना,
हा हा ती झाली की हिजी बघ शण्या लवकर त्या साईड मी तुला फोन केला तर मला वाटलं झालं असे म्हण मी तुला सांगणार्टेंजर थिंग्स काय बघ ह
बर काय आहे त्यात
डीमनवरय ती म्हणजे दोन वर्ल्डस असतात.
हा
डीमनवर आहेत ती. म्हणजे आपली -आपली आत्ताची -आत्ताचा वर्ल्ड हा चालु आहे तो आणि, ह्याच्या विरुद्ध एक वर्ल्ड असतोय. तो सगळा अंधार असतो. जिथे सगळे डिमांस असतात. माणसांच्या ऐवजी आणि ती इकडला -तिकडे आणि ठरावीक जणांच्यात कणी एक डॉक्टर म्हणुन असते.
हा
तर तो सगळ्या त्या पोरांच्यावर एक्सपेरिमेंट करत असतो. एका पोरग्यावर ना कि त्याला ॲड पावरर्सेन असलं तरी मॅन्युप्लेटिंग तेन
बर.
त्यावरण सगळ्या पॉवर्स काढत असतात.
हा हा.
मग ते दुसऱ्या त्याच्या पाव त्याच्यासारखी पावर दुसऱ्या पोरांच्या जागा करत असतेत तो. हा आणि त्याच्यामुळे दुसरं वर्ल्ड एक ओपन होत त्यांचं डीमनचं त्या आणि त्याच्यात
हा हा त्यावर आहे काय सगळं?
हा.
ते सिजन आहे.
पाच आहेत.
पाच
हं मी आता हिजी बघाली गेम ऑथॉन दहा सिजन आहेत.
त्यात काय आहे?
ड्रॅगनसवर आहे. ड्रॅगन, किंगडम, वॉर
ते मदर ऑफ ड्रॅगन,
हा हा हा हा त्यातलच आहे. एक, एक शहाण्या एक, एक एपिसोड त्याचा एक, एक तासाचा आहे.
एवढी मोठी दहा सिजनची!
हा आणि प्र पर एपिसोड एक तासाचा आहे.
हाय लय मोठीय रे
मोठी इथं तू बघ कंटाळचील खरं ती संपनार नाही. तूच संपशील कर तु संपणार नाहीत असं येईल म्हणजे ती जरा का मी वनपीस सारखी आहे. बघ ती, एक हजार एपिसोड अयय भारी लय भारी! देशान मी आता बघायला घेणार आहे. ती पण डाउनलोड करुन ठेवलीय बघ.
एक एक तासाच जरी दहा एका सीझनला एपिसोड असल तरी शंभर एपिसोड झालं.
होय.
ते
अ मी आता ती हिजी बघायलो आहे. रे आता म्हणजे ती डाऊनलोड करून ठेवलीय. जे होता आता ती टीचिंव लेसन म्हणून आहेत. ती बघायलोय मी कोरियन आहे. देवत्व कसाय माहित आहे? अ शाळेत जी शिकणारी पोर असतात.
हा.
ती म्हणजे बरोबर शिकत नसतेत रे. काय तर म्हणजे अस. सरांच्यावर काय तर कुठला? पण आरोप करत परत ते मीडियान सरांना गुन्हेगारी देन ठरवतत परत बुली तन करते दुसऱ्या पोरांना त्याच शाळेतली पोरं म्हणजे व्यवस्थित शिक्षणाकडे लक्ष देत नाही त्यासाठी त्यांनी एकाकने एक ब्युरो काढलेला असते एज्युकेशन ब्युरो म्हणून आणि तेव्हा अ त्याच्यात मेन म्हणजे कस असते माहि त जो मेन करेक्ट कॅरेक्टर असतोय की नाही त्याची जी वाईफ असत ती शिक्षिका असत्या
बर
तिला एका स्टुडंट न मारलेला असते हत्या केलेली असते तची मग त्याच्यावरन ते ब्युरो काढतेात ती का दुषपोरा व्यवस्थित वाण्यावरती राहण्यासाठी
हा हा
ण्याता दोन विषय न्यू रिली
हा हा
ती पण नाही आता ही मलाडेटघालीस की नाही विकिर नाहीय रे
हा बघ चांगले आहे त पण होय अ ह्याच्यावर आहे फाईट म्हणे क विष त्या पहिल्यांद जो हिरो दाखवला आहे अभ्यास पोरग असते असं दाखवली
हा
आणि त्याच्याबरोबर एक मित्र दाख केला आहे तो फायटिंगमध्ये मास्टरी केलेला असते म्हणजे जुडो कराटे आणि म हेला बुली करा चालू करतेय ले अभ्यास आहेत जास्त कुणाच्या भांगडीत नसते आणि हिो मग त्या याबरोबर राहून राहून फायटिंग शिकतोय आणि हिो पण मग तिथला मोठा हे होते रे फायटर अशा दोन सगळ्या कहाणी आहेत त्याच्या स्टोरी बघण्यासारखी आहे म्हणजे ज्याला फायटिंग घेत नाही ते कस त्यात हे करते आणि जी बुली करतात त्यांना हे करते की नाही थांपवते तेच्या्यावर राहते सगळी
ह्
बघणार असलं तर बघ
बघतो गी
कशा टाईप मध्ये आवडतात तुला फायटिंग हिस्ट्री
हम् हा आता ह आलायसड बोर्डलँड कशा आहे बघ तशा टाईप मध्ये चालत मला
मिस्ट्री मध्ये देन का
हा परत ती जी पण आहे बघ आता ही सांगितलेली विकिर म्हणजे फायटिंग असं हे म्हणजे नको मला रोमॅटिक म्हण लव्ह म्हण फायटिंग चालते मला फन पण चालत फायटिंग पण चालत्या
बरं म्हणजे डोक्याचे नुसते झालं त्या का सांग
हा चालत
त्यात म्हणजे एक स्टोरी हाय, कि ज्यामध्ये एक पोरगा असतुयं. ते राहताना साधा रात असतुयं पण ते त्याकडे इंटेलिजन्सी असत रे त्या मानाने हुशारी त्या नसते त्याला मॅनिप्युलेशन तेनं सगळे येत असतंय. तर ते राहताना साधं रात असतंय, कुणाच्या नजरेतं यायला नको म्हणून.
हा कोणत्या यती.
क्लासरूमातली लाइट म्हणून एक हाय.
जरा मला की नई नंतर लिंक पाठव. आणि कुठली हाय का तुझ्याकडं?
बिझनेस वर एक हाय.
हिंदी हाय ना ती?
व्हयं हिंदी हाय.
किती सिजन हायत हिंदी ह्यजे?
ते जे तीन आहेत.
ऑफिशियल हायत?
होतं ऑफिशिअल हाय.
बघतो थांब, मला लिंक पाठवलं नंतर काय, तुला वेळ मिळाल्यावं.
लिंक पाठवित्यात आणि एक बिझनेस वर आहे बघ. म्हणजे दोन मित्र असत्यात.
हा.
आणि त्या का बिझनेस करायचं ठरवत्यात.
हा.
आणि ती कशी झिरोपासून सुरुवात करून एक करोडचीं कंपनी उभा करत्यात त्यावरती सगळी स टोरी.
बघणार आसलास तर बघ.
वेब सिरीजचं. ट्रिलियन, ट्रिलियन गेमच की.
हा, बघणा आसलस तर बघ.
हम्.
भारी आहे, म्हणजे बिझनेस स्टॅटजी वापरल्या क कशी दोघ एकत्र राहत्यात, टीम कशी तयार करत्यात. पैशांसाठी इन्व्हेस्टर कुठनं आणत्यात.
हा.
हे सगळं दाखवले. म्हणजे त्यात एक जण दाखवला त भीतरा असतुयं, पण त्याला कोडिंग तेनं येत असतंय. म्हणजे डिजिटल वर मधला मास्टर असतुयं आणि एक जण असतुयं त्याला बोलण्याचीं हा, दुसरा असतुयं त्याला बोलण्याच्या स्किलवरती काय पण कुणाला पण, हे करू शकतंय.
घोळू शकतोयं त्यो.
हा तेयाकडं बोलण्याची स्किल असत्या, अशी त्याकडं. म्हंजे कॉन्फिडन्स लेव्हल बोलण्याची स्किल, अशी दोघांच्या जोड्या हायत. आणि एकाकडं, खरं तो कॉम्प्युटरवाला असतूय. जास्त मास्टर असणार त्याला बोलायचीं स्किल नसत्या.
म भीतरा असतुयं का?
हा, म्हणजे बोलण्या बाबतीत भिटतो असतुयं.
आ हा, चांगली वाटायला मला पण. म्हणजे जे एकातं स्किल असतंय आणि त्याज्यात एककामेकात ये आपलं स्किल असतयं. म्हंजे ह्यजी त्याज्यात आणि त्यजी ह्यज्यात असत्या.
जेची विकनेस हाय ती त्याच्यातं मास्टर हाय असं आपोजिट हाय ती दोघं. म्हणजे एक जण डिजिटल सगळं सांभाळतेयं आणि एक जण बाहेर कम्युनिकेशनचं सगळं सांभाळतेय.
बघ की ॲप आपल्या नेहमीच्या ॲप वरन तुला मिळेल की!
कोणत्या?
आपण ह्याच्यान मागच्या आता तुम्हाला जी सिरीज डाउनलोड करून दिलीस.
टेलिग्राम
हां त्या वर बघ.
टेलिग्रामवर न काय?
हां.
हम्म बर बर त्याच्यात असल काय खरं त्याच्यात त्याच्यातच बघितलीस तू
होय त्यातस की
बरबर बघतो बघतो मग त्याच्यातच मला भारी वाटाल्या रे त्या याच्या सारखी असणार.
हां त्याया सारखीच मणी आहेस. होऊन दे पूर्ण मला माहित नाही काय आहे नेमकं पण ती काय मणी ऐश मी स्टोरीज अपलोड माहित आहे मला
ते काय हे करायचं रे मी पण अर्धीच बघि थोडीच बघितली सोड. पहिले दोन तीन एपिसोड बघितल्यात बँक करप्ट करत्यात.
हम्म हम्म मला माहिती नाही बाबा त्याबाबतीत काय?
मी जास्त बागाय नाही मला बघ -बघ म्हणाले माझ दोन तीन मित्र बघ मग म्हणाले भाऊ मोठ भाऊ पण बघ म्हणालय आले मला मणी ऐश कारण की बँक करप्ट तेन भारी की जरा केल्या.
मी ज्या मोठ्या सिरीज आहेत की नाही त्या ठेवल्या. त्या एकदम बघणार सगळ्या म्हणजे आता कस आता समझ कॉलेज चालू झालं तर रेग्युलर सारखे बघायला होत नाही.
होय.
अशी सुट्टी लागली की नाही बघून काढाय बघ म्हणजे
हम्म मग आत्ता कुठली बघून काढलीस तू?
आता हे तू द्यालीस ते काढलोय. आता बघायची झाल्या कुठली तर. काढाय ती म्हणालीच ती गेम ऑफ थेरॉन्स.
ती लई मोठी आहे बघ. मग तुला काय कराय पाहिजे माहिती आहे एक- एक दररोज एक -एक एपिसोड बघाय पाहिजे.
हम तेच तेच काय खरं शंभर दिवस पाहिजे मग खरं शंभर एपिसोड असलं तर तीन महिने बघाय पाहिजे.
होय होय तसच कराय पाहिजे तुला म्हणजे सिरियल बघते किणाय आपण.
हां
टीव्हीवर तसं बघायला पाहिजे शहाण्या. आज एक पार्ट आहे उद्या एक पार्ट आहे त्याच्या परवा एक पार्ट आहे. आणि जर मध्ये एक समज कायतर चांगला पण ट्वेस्ट आला तर मग अवघडच आहे तुझ.
मग ते बघावं वाटते रे तेच बघाव वाटते थांबाला होत नाही.
असं बघ असं कुठल्याच्यात मन लागत नाही काय होईल काय होईल पुढ.
ते बघून काढल्याशिवाय काय वाटत नाही जवर परत बोरिंग पार्ट येत नाही तवर.
हा आणि बोरिंग पार्ट आलं कि मग त्याला लईच गॅप पडतोय.
हा बघता येईल बघता येईल खरं ते हा. आणि एवढे शंभर एपिसोड मध्ये बोरिंग पार्ट नसणार असं होत नाही. काय न का असतेच. चालती चालती. बघून काढतो तुला टाकतो लिंका. ठेऊ काय?
चला